हॅलो, हा निशी फोन ल्याबद्दल धन्यवाद.
काय?
फोन माझा उचलल्याबद्दल आभारी आहे मी. नाही अलीकड बिझी झालय व लइ.
होय लइ बिझी झालय.
अम्म
तुझ्या काय पोरगीची शाळा चालू नाही अजून का कुठे काय
सरपंच, म्हणजे, भांण वगैरे मिटवत अस कळाल आम्हाला.
तुम्हाला कॉल येतात म्हणे कि जरास अशाशी भांडण झाल्येत? आणि जरा मिटवताय काय? नाइ, अस ऐकण्यात आल म्हणून म्हटल माहिती असलेल बर नंबर सेव्ह करून ठेवायला बर पिन करून वरती नंबर म्हज कुठ काय झाल तर सोडवायला बोलवायला बर.
च करायच राले आता. करून झालय?
खरच काय? काय म आणि काय म?
काय नाय तुझ्या काडे अजून पोरगीची शाळा चालणार नायी आता आज
हा हा हा हा किती भाराचे केलेस?
अह दीड.
किती बसले
ते माहिताय काय तीन हजार रुपये
बापरे
होय
दिलीस ना आधीच
तीन हजारत कुठ ग विद्या
मग त्या देऊन वरती
होय त्या देऊन वरती हजार रुपये घातले त्यात मी
बापरे
लय महाग
कशा केल्यास दोनीच्या
केले ते पाय टेकत नाय व्यवस्थित माझी बोट छोटी छोटी आहेत म्हणजे पायात राहत नाही व्यवस्थित म्हणजे टबल कस असं पॅक बसते नाही व्यवस्थित ते निघतेच अग सारखं आणि कशात तर अडकलं हे झालं नको वाटते ते सारखं सारखं. आणि हे जरा भरून वाटय पाय आहे डबल घातलेस की.
डबलच छान वाटतात म्हणजे ते जोडी म्हणतात ना अस म्हणजे दोन असावेत आणि मला प्लेन आवडतात बाई प्लेनच. डिझाईन नाहीय.
मी नाही मला जरा मनी मनी
हा हा हा हा.
आणिण ते घालून घालून जात्या नंतर वरची डिझाईन. त्याची
झीजताग. म्हणून नको वाढय ते माझ्याकड पण होती तसली मग त्याला चमक राहत नाही क काय आपण प्लेन घेतोय का नाही ते जरा जरी पाण्यात नाही केली स्वच्छ केली की म्ह चमक त्याले. अनत्यात घाल
आणि नाही ह्यात पण काय घाल बसत नाही सोड आणि आता आता घेतलीस की परत कधी परत आणि तीन वर्षांच की आधी मध्येच आपण बदलते की आधी मध्ये कोण जोडवी घेत
काय जण न बदलणारे काय भरपूर वर्ष वापरतात.
हम्म आपरतात लोक अधिक त्यात वाडवा म्हणतात ग हाय ते देऊन मी ज माझी एक भाराची होते आधी. म आता दीड बाराचे हॅलो
हा दीडभराचे पाहिजे जर असं म्हणजे. मोठी घनचर चागल दिसत जरा. त्यातलंत्यात
हो तेच तर नाजूक होत त होय.
मी अजून काय बघितलं नाही बाई करायचेत मला पण.
झाल क आता किती दिवस राहिले अ चार पाच दिवस राहिले किहो.
पंधरा तारखेला सपतोय का अधिक महिना.
म्हणजे चौदालाच लागणार आहे ग चौदालाच दुपारी बाराच्या पुढं आम असं लागणार आहे रविवारीच.
म्हणजे तेरा पूर्ण धरायचं तेरा तारीख पूर्ण आहे म्हणजे आज तारीख तेरा
आज नऊ आहेय.
नऊ नऊ दहा अकरा बारा तेरा पाच दिवसच राहील नाही नऊ सोडायचंच की. दहा अकरा बारा तेरा चारच दिवस राहिले कन्यापूजन पण केलं नाही आज अजून हिच कन्यापूजन करायचंय
हम अगं आमच्यात पण मम्मी उद्या अधिक पण देणार आहे मम्मी काय गेलं ते माझ्या आधीचे जोडवी होते क नाही ते दिलं आणि त्या वरच ज हजार रुपये खायला लागला का ते मम्मीने पाठवली ग
हा हा हा हा
म्हणजे तिच्या्याकडनं घेतल्यासारखं असं होते ती हना कायतरी बघाल त हना बघालतो आम्ही का त्यातलं ते कडन असते काय त्याला म्हणजे चांदीचच खरं सोन्याची बिल्डिंग केलेली असते ब
हा हा माहित आहे की हा
पाच हजारला म्हटलेत बाई म्हणकम म्हणत
छान वाटतय त त सपन ख काय गरज आहे ते परत गेलं की मग ते इल बेकार दिसते.
ह
हम्म. झालं एकदा खरेदी तरी झाली. तुज्य.
हो आता उद्या तिथं वान घ्यायला जायचं मम्मीकड अधिक वान.
अधिक हम्म देयला की हला.
घ्यायला द्यायला. मग् मी यांणार ऐकितलं परत. शनिवारी करणार आहे ते. शनिारी मणमल देणार नळ घेऊन येणार हेने जाणार त्याने जाणारच ग.
कन्यापूजन.
मी शनिवारीच करणार उद्या मम्मी करतेय की.
मला शुक्रवारी करायचंय बघूुक शुक्र फेक्रवारी. वेळ सगळं जोडून आलं तर मग. करायचं जे ॲडमिशनचं पण बघायला पाहिजे आयोध्याचं. अगं तुझी गोकर्णाची वेल नाही, ते नव्हे गो करण्याची वेल.
अला की खिडकी भरल्या पूर्ण.
ती कशात लावलीयास तू
ते हाय त्याच्यातच आहे, की छोट्या कुंडीत लावलेला आहे ते.
मला पण लावायची आहे मला एक तयार करून ठेव की ग.
होत की म आता बिया आलात की बाई
अग म त काढून मला एक तस रोप तयार करून ठेव की. मी पावसाळ्यात माझ्या इथं लावतो वर ते गॅलरीत
चालत कुंड्या आणी त्यात लावून ठेवते मग तूग कधी तर आलेस की हाय अशी कुंडीच घेऊन जा.
हा हा हा चाल ते की, मला पाहिजे लय अग ते छान वाटतय लय.
हम्म छान वाटतय म अगं त्याला निळ्या कलर ची फुल आल्यावर भारी दिसतय ग.
ये त्याचा चहा पितात का नाही निळ्या कलरच्या फुलांचा. ते चांगलं असते म्हणे कपी कशाला तरी खरं मी बघितलंय वाचलय पण काय? खर माझ्या लक्षात नाहीये ते.
सकाळ सकाळ असं त्याचा जांभळाच चहा होत स पूर्ण. हॅलो हॅलो हॅलो हॅलो विद्या रेंज मध्ये य रेंज गेल्या. हॅलो